हॅलो नमस्कार झालं जेवण वगैरे
हो माझं झालं तुमचं झालं
हो झालं मग काही नाही आता सध्या आवरावरी चालूय घर स्वच्छ करण आता सॅटरडे संडे ह
हो सॅटर्डे संडे तर खूपच काम असतो
म्हणजे अं पाच सहा दिवस शाळे मुळ मुलांच्या आवर्णतेत नाही काय
तुमची समर वॅकेशन संपली का मुलांची
सूनच शाळा चालू झाली
माझे माझे पोरांचे नाही आ सुरू ना त्यांच समर वकेशनच चाललंय तर मला काय सॅटरडे तर काय संडे तर काय मंडे मला सात तेच चाल पनण थोडा तोच
हो ना हो ना हो ना. आणि मुलं म्हण कस घरात
तुमचे ना मागून खूप आवाज येते तुम्ही थोडं साईडला या.
आता येतय का? ह्.
आता कमी झालंय.
हा, ते मुलगा असल्यामु थोडासा गोंधळ घालतो तो.
हा असंच असत. तर बरं तुमचे लाल आहेत ना का?
हा, एक लहान आहे एक शाळेत आहे, आणखी एक जरा लहान आहे त्याच्यामुळ
माझे पण लहानच आहेत पूर्ण दिवस ते घरातच खेळत राहतात, कारण की ना बाहेर आमचे ना घरासमोरच खूप ना कचरा टाकतात लोक की ना मग मी आपल्या पोरांना बाहेरच नाही सोडत. तिथं काय अ
आजकाल तेच चालू आहे, कचरा गाडी आलं तर लोक जायचा कंटाळा करतात.
हो हो, कुठे पण चार चार गाड हो चार चार आमची येते तर चार चार गाडी येतात ते मुन्सीपार्टीची पण परत. तरी पण कोणच कचरा टाकत नाही त्याच्यात त्यांना त्याना मजा येते की ना दुसऱ्यांच्या घरासमोर. टाकायला. आमच्याइथे सगळ्यांना असं मला असं वाटतं की कोणच शिकलेला नाही आहे. सगळं अनपडच बसलेलं आहे इथ.
पण आज काल तुम्ही खेड्यात जाऊन बघा ना किती स्वच्छता. ते तर लोक शिकलेले पण नसतात पण आजाराचं प्रमाण तिथंच कमी असत.
ना त्याचं तेना ते पण अनपढ्यापासून पण त्यांना खूप वेगळं. ते करतात त्यांचा ना स्वभाव. खूप वेगळच आहे. ते कुणाचच ऐकायचं नाही त्यांना काहीच नाही.
हो ना हो ना आणि कचरा टाकल्यामुळ त्याच्यामुळं ना माशा होतात. त्याच्यामुळे आजार पसरतात मच्छर होतात हे डेंगू सारखे वगैरे बरेचसे आजार... पसरतात ना.
आमच्या इथे खूप कचरा आहे ना आमच्या घरासमोरच खूप कचरा आहे तर त्यामुळे एवढा त्याचा त्रास होतो ना ते कचऱ्याचा मी आपले पोरांना खाली सोडतच नाही मी त्याला सांगते तुम्ही वरच खेळा. तुम्हाला जे करायचं ना तुम्ही घरातच. करा. मग ते कंटाळून जातात घरी. की नाही आम्ही का आम्हाला खाली जायचं मला खाली जायचं पण मी म्हणते ना खाली नाही जायचं खाली एवढा कचरा अस नाही एक तर पाऊस झाला ना तर खूपच घाण दिसत. तर तो सगळं पाणी पाणी हा. पाणी पाणी साचत मग त्याच्यात तो कचरा येतो तर खूप खूपच त्याचा वास येतो. ते मच्छर मग ते असं डेगूच पण...
हो ना आणि पावसाळ्यात खूप प्रमाण आजारांच आधीच जास्त आहे त्याच्यात भरपूर स्वच्छता.... केली पाहिजे माशांसाठी घर स्वच्छ माशा येऊ नयेत घरात आप..... आणि काही काही लोक असे असतात आता आपल्या घरासमोर त्यांच घर असलं तरी..... ते ना आपण घर समोर झाडून स्वच्छ करतात पण ते समोरच नाही...
समोरचे नाही करत आमचे तर समोरचे ना असे आहेत ना ते काय करत... त्यात जाणून बुजून ना ते कुड ते कचरा आहे ना... असं बांधूनना शि ना फेकून देतात तेर ह ना तेला कत क काम म असंच घर आहे तुम्ही आपला आपलं तुम्ही घर घाण करताय वाशेनार पण त्यांना ते कळतच नाही
ह ना हो ना ह आणि कसं होतं माहिती का ते आम्ही पण आमच्यात साईडला घर झाडत नाहीत पण आमच्यात मुलांना खेळायचं म्हणलं की मग त्याच्यामुळे आम्ही स्वच्छ करतात का तर आपले मुलं खेळणार आहेत ना त्या त्याच्यामुळेळ मग आपल्याला करावंच लागतं ते
मुलांना पाहिजे ना जागा खेळायला आ आजकाल जगच नाही आहे ग्राउंड कुठे कुठे राहिले आहेत पुरांसाठी खेळायला आपल्या टायमाला एवढे ग्राउंड होते सायकल खेळायचो आम्ही पकड पकडाई खेळायचो पण आता ते खेळ तर खेळ नाही शकत ग्राउंडच नाही तर कुठं खेळणार ते